हलिंग काय करायलस
पानपा झालायच
हम
ह ह
नाही तुझ तू ना अजून थांबवलं देत सरी फटून दुसऱ्या हच्यात गेली सगळ्याला पप्पा शेवा देत मला आल्यावर
युस् तर तिथं बांध घलायच रे
बंद घालायचा कायला का पाणी प्रेशरून सोडले माझ विरत पाण नाही
हो हो नंतर द्या नाही खरंच केवघ
तर फादर बॉम्बलणार मायान
हम्म अरे ह तरहायचं रे अ
ते काय सांगालत असतू.
कशाच.
आयडीिजतीलन.
हयट दिके आहे तुम्ी रिक्वेस्ट करणार आहे.
तुला सांगूय.
काय?
नव सांग पाहियला मला तिथं.
कुठल्याही दिस म हा न असतो.
ती मागाला सुती त.
आं.
मागालईस ते.
नाव मला काय माहत आता.
ती नर य तुझ माग तू मागलालाशी येतती.
च्छा ते पाटला श आनू.
जनवारी. ते. हा ति नाव संखी
स कयचे
ह ती वस आहे कि नावा
हा तिझी आहे काय आयडिया
दिव्या शेऐका्यायची लावडण्याची तू खळयला आवडत असते मागलालाशी
का ते ह बल्यालावट्याचं जाय रे माहिती का मग
आईला तिचं घर पण माहित आहे मला मी कायम जात तिथे येड्याला ओडायला तस बघून अससती
होय त्या पहिला ते हिच्यास
ते पाटील डॉक्टर नाहीठ.
तथ तेार पवार. बंड्या म्हैतीय काय.
भंड्या बिंड्या कोण काम घेत नाही खर् तिथच आहे.
तच्या घगली पसली फरक आहे तिन केलाय दोनदा तिनं तुला
कसली जाय त णालावढ.
ते मला शे एककी शे की म्हणल्या. दुसऱ्या वाट रियाशा म्हण खायचे जथलेच आहे.
ते गोविंद. बता होला आहेती.
नाही तिच एवढीच आहे. नाही ते अ तेपेशा मुठे का बारके बारके वाटते. हा तीस दिी दि अस कि म्हन.
ए नाही गती ह्यालाय ती आणि ती अनेक बहीण होती माहित त्या पुढग्या होत्या दोघीजण
अमहीच ना होो
त्या आणि सुमताशी आहे की म्हण ह ना सुमी म्हणायची
समजरदार मुळतो
हो हम्
हॅलो
रार मडय जा का खा जाय.
अस का आवत् नाहीय. झालं नाही एकदम दोन तीन दार मोडायचे दाराल पाणी लावायचे.
ह ानला आवडत हा.
आणि कोणाला तर तिथं घरा पशी ध्यान ठेवाव म्ह सांगायचं
एवढी सुद्ध घेते तुमं
अरे मी तसच करतो हो तो एकदम दोन तीनदाारम मोडायचे
हम्
आणि कुणाला तर ध्यान ठेवाय लावायचं
अच्छ
त्या अधोदची मम्मी ते ्यान ठेवत असतील की
ी तथे काम करू तिकडे
त्यांचं रान नाहीय काय रे तिथं
मळत य तू भिरीकडे ह मोठ चालू करायला आपण कराय फार हिरी पशी द्याव लागते मला
त्यांनी काय केले
तुम् अज काय केलं नाहीय मग कच खणारच खर काय अजून केलं नाही
कि तुमचा वहाय माहिती आहे का शेशा
अं
तुमच तो अ को त्या रणजितचा भाऊ कोण र तो अवदूत ह काय तेव्हाकडे बघतानाे काम रागानेच बगते बाबा.
का रागां नाही त तसच बघते तस स काय तस वाटतंय. तची न नजरच शर तचीी
आ मिले नवळा बघितल्या बाबा तिथसच बघतय
अ ते चांगल्यांसाठी चांगले बोलते त्या संगी चांगले होते का नाही त्यांच्यासाठी ल चांग पाहिजे आणि त्या जी त्या संघ वाकड्यात जाते त्याचं काय ठेवतच नाही तिकडे
मला काय वाटलं संकाबाईला बी मा अस माझ्याकडे तसं बघतय मी जी तुमच्या घरला त मी आलेलं त्याला पटत नाही काय. असं . असं वाटलं हं.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
हम्म.
बरोबर ते त्याला का काय म्हणे कारण मग काहीत ब उलटं बोलायचं का करायला बघत तेव्हा त्यांना असला कार्यक्रम केला त्यांचा.
हो.
दंड वर करून त्या आला का नाही शांत बसते. ते त्याला भेटल असल आहे ते.
कुणास काय केलाय.
रमेश काका माहित आहे का रमेश काका?
हा.
अ तुझ एकदा केलय अन ते बाळू सगळे जा गण्याला बा
हम्म
हम्म ते पण लई ताठत होत रे.
गण्याचा माहित नाही रे.
गाण्याचा भाऊ माहित का एक दिवस ते होता. हम्म.
रमेश सोडते.
चांगला आहे की तुम्हाला वाटते तसं ते. तिथल्या द्या. लई गट्ट्याचा माणूस हाय त्यो होणारे.
ते, ते पोरग तिथंच आहे जरा हे काय? उर्ग नाही? हम्
बायक बायकांच्यात व्हायल. ते आणि एक कुमार पाटलाचा एकदा कार्यक्रम केलाता त्याने. इतकी मस्तीचाये सोड.
त्याला त्याला जिवंत सोडायला नाही पाहिजे होत. तो जिवंत कस सोडलाय काय माहिती.
अ त्याचा काल रात्री फोन केलता का नाही?
हा.
ते काल डिस्कनेक्टिव म्हणजे कनेक्ट झाला डिस्कनेक्ट झालाच नाही तो.
झालता डिस्कनेक्टिंग म्हणजे मी कट केला इकडनं म्हणून. तुला मेसेज
मला खर अजून तिथून नोटिफेशन वर पडले की नाही ती जाईना झालती तासभर होती तशी नोटिफेशन मीच घालवली नंतर.
घालवायची ठेवाय नाही आणि जरी राहिली तरी काय फरक पडत नाही रे.
आणि मला वाटलं डिस्कनेक्ट झालाच नाही पाहिजे.
हो नाही नाही झालाय डिस्कनेक्ट. तिथं माझ्या पशी डिस्कनेक्ट झाल्यावर आहे ना हॉर्न वाजतोया.
हम्म.
फॉर्म आम्हाला भरायला लागतोय तुम्ही किती
नाही तस मला काही झालंय.
तुला येई ना अजून टास्क झाला नाही रे तुझा.
तू ज्या आयडीवरून करतोयस त्या आयडी ला लोकेशन अक्सेस दिलता काय?
पंड पांड पूझ परत हॅलो.
हा.
आणि मक्याला पाणी पहायलयेस? हो हो दिीदी कुठे आहे तुमच्या आता
दो तीन चार पाच पाच पाच पाच नऊ दहा वा
शेष
ह
ददी कुठय
कोण
ददी
गेली गेली तिकडे जाणारकडे ह्याला येणार कनी कायत असते की आा आकाड काय पाळायला हम ती पाळायला निणारगी
हा ह ते परत ना श्रावण श्रावण महिन्यात आणले काय असते बाबा
तेच तेच काय काय दृश्य
ते आमची मामी पण गेली तिकडं
ह
त किती तर महिने दिव तोंड बघायनचते एकमेक असात रा
तसं काही नाही तर त्या आकाड पाळायला आणायचं असत मला
हम्म बेंदाराच्या महिन्यात
आपण कलं
सगळ्यात आवडत असण म्हणजे मला बेंदूर
ह पहिलं जायच ना तिंदर हो
ह बेंदुरा आणि आमच्या मामाल म्हटलं जादा नगरीील जाणार आहे म्हणलं ग रेड बघायला
ह
हो त्याला काय म्हंटलं रोज शाळेच्या ग्राउंड वर नव्हद
खेळ कला पूजा नाही का बि टयमला
ह
एल्कर मॅडम पजाच नाही का
हो जायच क
चंद्रला
आदल्या दिवशी त्याला लावून सत्या
पूरला झाली फ कॉलेज म गवानी मॅडम म्हण ख सार स तोड्र म्हणतेरी एडोो तास चेन ब बिडदरते देशी
हा हा
मॅडम तुमचाच सर नाही म्हणजे मॅडम ना ऐकून पण मी ऐकल्या सर केलं रे
हो हो अरे काय बोलते अरे विद्यार्थ्यांच्या पुढं अरे पणण्यात तिने आम्ही ऍडमिशन ला घेऊलोक ना
हा
तेव्हा दोन पोर एन पोर अस भांडाल त म मस्ती करायल त रे पाणी आहे का म का अंगावर वसााय आणि शिक्षक तेच न चाललेलं खर त्याचनी आता पण कसं त्यासनी बघून हं तसच यकय
बला सांगायला लाग सांग बड्या तू ह
अरे पन्याट नााय जेच ते एम एम नाहीहिज मम्मी तर कुठे जाणार आहे
पर्णव नाही रे पर्णव एकट्या जीवावर चालणार जे आध आधी ह त्या मुळनकटते
हम्म आद्या आद्या नाही आद्या तिथू कुठं आहे
अद एस ए सुवर्णवी
त्यान आता कॉलेज बदलते बदलणार आहे सीटीचा निकालणार
कुठ काणय
ू टाकते काय मी कोल्हापूरला टाकणार अस्थ
च
सीईटीचा निकाल लागलाय क चाळीस टक्के पडले तुमच्याला
क
चाळीस
परयल जास पडलं तुझी मग
ह हा सीटला रे सीट सीटी
सटे ना आदल किट्टकी पडलं
हला किती किपे टताय महिबा
आजला परणावीश का मेद म्हणून
हस्टल पण काय मि पाणी फिल्टर जाय बंद करा असू दे काय प्यायला नाहीेतच पाणी सोलापूर नका येतं का तू हॅलो हो त रोजित
काय कमी करते ना माझू असं करून
रोजी केेतत कुणाला मण करायच
हम्
सर बला सरळ कुणाला बोलत म मी
हम्
हम्म थांब
हकडे करून लाव घी जहा नाही इथेच घ इ कट करून ल